हॅलो
ह नमस्कार मॅडम
हा नमस्कार ताई काय चाललंय
काही आले मुलीला स्कूलला घेऊन हॅलो
अच्छा अच्छा स्कूलमध्येध्ये गेलाय का
हा मुलीला घेऊन आली स्कूलला सोडवायला
सोडवायला अच्छा बाकी काम आट आटपली सगळी
हो कामा प्लीज
अच्छा हा काही नाही सहज म्हणलं आता तुमच्यावर गप्पा मारावेत म्हणून फोन केलेला
हाता हा बोला ना आवरवरलं घातलं काय
बाकी काय हा घरातली कामं आटपली बाकी काय करता तुम्ही घरी
घरी काही नाही मी घरीच घरचच पाहते घरचच काम
हो का अच्छा बाकी काही दुसरा छंद बिंद नाही तुम्हाला
हम्म छंद आहे वाचनाचा वाचायला आवडते. हम्म पुस्तक हा पुस्तक आवडते. हम्म, तुम्ही काय करताय? हा मराठीच वाचते. जास्त करून मराठीच. शिवणकाम करता का?
हा विणकाम करते. असंरुकोद्याची ऑर्डर घेते. लोकरीचे आपले
बनवता रुपदाच्या ऑर्डर मध्ये
स सगळं जे जे सांगल ते बनवते ना? म्हणजे असं तुम्हाला जे आवडेल ते लोकरीचे सगळे वस्तू किंवा रुमाल, तोरण आणि असं बाकीचं पण म्हणजे अ गिफ्ट आयटम असतात. फुलं, लोकडीचे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, गजरे केसांची वेणीचं ते बोच पुन्हा परत अ हा नंतर गुढी गुढी पण आपण बनवतोय ते घाट बिटी सगळं आंब्याची पानं, त्याला पूर्ण अशी
मग आंब्याची पानं तुम्ही रेडीमेड असं बनवता का?
हा बनवते आंब्याची पानं. घाटी बिटी सगळं बनवते. ते लोकरनच बनवते.
लोकणीच बनवता का?
हा परत ते देवाचं थाळी बिळी स सजवाय अस- खाळी त्यावर घंटी बंटी अस सगळं वेगळ वस्तू बनू शकतो आपण लोकरीला काय पाहिजे असं काहीच नाही की जे बनवू शकत नाही ते. जशी ऑर्डर असेल तस बनवते हा कोणाला कसं पाहिजेल तस. क्लास अस नाही पण मी बऱ्याच वर्ष चल करते आता तीस वर्ष. नाही नाही मी असं शिकलेले आहे. बघून बघून लहानपणापासून एकदम. मग ते आता ते आवडे म्हण ते मी प्रत्येक गोष्ट असं मग ये टुब वरण, कोणाच्या घरी गेले की ते बघून असं मग ते मी करत गेले. एकदा त्याच्यामु ते येतात. हा मग त्याचा माझा इंस्टाग्रामचा पेज आहे. त्या पेज वर मी टाकते ते. त्याच्या ऑर्डरी पण घेते मग अस वस्तू टाकलेल्या म्हजे, हा.
त्याची प्राईज पण खूप असेल ना लोकरीचा असल्यामुळे?
हा प्राईज तस साईज नुसार ठरते, डिझाईन नुसार ठरते लोकरी च्या च्या गुणवत्तेवर ठरते. म्हणजे आत लोकर कुठल्या प्रकारची घेतली त्याच्यावर पण आहे, कारण लोकरीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ना. मग ते कधी कधी साध लोकरीपासन ते चमकी बेपीऊल, पुन्हा ते फर ची लोकर म्ह कुठल्या प्रकारची तुम्ही वस्तू घेतली? कुठल्या लोकर त्याला वापरली त्याच्यावर प्राईस ठरते. किती वजनाच लोकर गेली आता कुठून आणली त्याच्याला पण आहे कारण आमच्या इथं जरा महाग भेटली. जरा लांबून आणली ते जरा स्वस्त भेटेल. मग ते त्याची प्राइस जरा थोडीशी कमी होते मग. नाही.
ते चमकीचे लोकर आहे त्यापासून त्याची प्राइस जास्त असेल ना?
चमकी, नाही असं काय नसतंय चमकीची उलट साध्या उलनची प्राईस जास्त आहे. चम
हो का! हम हम हम मला असं वाटत कि जी चमकीची लोकर अस
मला वाटलं चमकीच्या लोकरीची प्राइस जास्त राहते.
नाही त्याचे म्हणजे त्याचे असते प्राईज.. पण जरा ह्या नोकरीपेक्षा कमी असते पन्नास एक रुपयांनी... बाकी म्हणजे तेवढे सेमच येते असं काही एवढं हे नाही पण हा.. पन्नास कुठल्या दुकानात पन्नास कमी असते कुठ तीस वीस रुपयां कमी जरा कमी असते पण कमी असते पण... त्यांची असं..
आता चमकीच आपल्याला जर दारवाज्याला दरवाज्याला लावायच आपण ते बनवलं... तर त्याची प्राइस काय राहते..
आता ते प्राईस तुमचा किती दरवाजा लांबीचा आहे त्याच्यावर... कुठली डिझाईन घेताय तुम्ही त्याच्यावरती राहणार प्राईज... मग आता ते तरी पण अ.. हा डिझाईन नुसार डिझाईन करायला किती वेळ लागला काय लागल... आणि पुन्हा ते अ किती हे झालंय तसे पण साधारण ज... चारशे पाचशेच्या दरम्यानच भरतात चारशेच्या पुढेच जातात ते सगळे... तोरण दरवाजेची असे हा म्हणजे आपण घरी विणतो ना... आपण तुम्ही बाजारातून आणता ते ते असं साधी विण असते. त्याच्यावर त्यांनी ते मशीनवर केलेलं अस पटपटते असं. म्हणजे ते असं धुवून बघा तुम्ही एक दोन तीन धुन्यातच ते तोरण खराब झाला तसं.. एकदम म्ह असं आपण बनवतो जे घरी त्याची एक विण घट्ट असते. लोकरल पण त क्वालिटीची वापरलेली असते मग ते ते राहतं वर्षानु वर्ष... म आता मी जे जे कस्टमरला दिलेत दहा दहा बारा बाारे वर्ष झाले.. त्यांचे अजून मा अजून लावतात ते दरवाज्याला धुवून धुवून.
हा का हम् ह
त्याच्यामुळं म्हणजे ते ह्याच्यावर असतं ते प्राईस पण म्ह हम्म किती वेळ लागतोय करायला. ते तुस म हाताने विणायला वेळ लागतो.. त्याला त्याच्यामुळे म्हणजे पण तस... बाहेरच्यापेक्षा बाहेर तुम्ही घेता त्याच्याविषयी महाग असतं ते घरी हँडमेन बनवलेलं असतं ते... पण ते टिकाऊ असत. हा कारण ते पूर्णपणे हातानच केलेलं असतं ना वर्क... त्याच्यामुळे त्याची प्राईज राहिलेली असते जास्तच त्याच्यामुळे ते काय.... मेहनत असते ना मेहनतीचेच पैसे असतात ते सगळे.... असं आहे मग काय तर....
एक बनवायला किती दिवस लागतात तुम्हाला तस हातावरती....
आता ते कंटिन्यू केलं तर आपण म्हणजे आता जर साधं एकदम... बेस्टिक असं डिझाईन पटपट असं हे होणार... तर ते काय दोन दोन दिवसात होऊन जातं कंटिन्यू दोन दिवस कंटिन्यू बसले तर.... नाहीतर मग असं हा... ते करावं लागत नाहीतर मग असं तीन चार दिवस जातात थोडं थोडं थोडं करण्यात ते.... एकदम मोठं असलं दरवाज पहा हा... पडदा बिडदा असं मोठा करायचा झाला तर मग त्याला तर खूप वळ जातो आठ पंधरा दिवस जातात... ण माझे गुलाबाची फुलं म्हणा... हेच तर काम असत खूप असं सगळं करायचं परत जॉईन करायचं... पुन्हा मग त्या ते म्हणजे त्याचं फिनिशिंग पण सगळ बघावं लागतं. असं आहे. मग त्याला वेळ जातो जरा थोडासा...
हम्म हम
तुम्ही केलंय का कधी काय?
नाही नाही मी नाही केलेलं ट्राय मला ते विनायच म्हणजे मी एकदा... आणली होती ती सुई असते ना त्याच्या...
हा सुया पण असतात सुयामध्ये पण प्रकार असतात विनायच्या...
हा ते मी आणल म्हणजे माझी मम्मी बनवायची ना तर ते मोपलर नाही का ती बनवलेली होती तिने म्हणून मी ते आणलं होतं ट्राय करायला
म्हटलं त्यांनी त्या ह्याच्यावर बनवलं असेल लाकडी ते असत ना च ढोकळा बिकळा ठोकुन तस तस हा सुख पहिले पहिली लोक करायचे तसेच ते अस आता आपण हातावर पण गवी न शकतो. असं आहे पण त्याची ती चुक कवर होती त्याची विण वगळी होती म्हणजे आपलं बाहेर विकत भेटतो तशी भेटायची. आणि आता हे जे ह्याची विण असते ते जरा खांबग टाकलेले असते त जाडजड असते मग एकम आपण हाताने बनवते त्यात पण दो प्रकारे दोन सुयांचं असलं तर मग ते बाहेर भेटत तसंच येते पण दोन सुयांच खूप प पेशंटनी काम करावं लागतं ते जरा जरी चुकलं तरी मग पुन्हा स पूर्ण उसावावं लागतं तसं कोळशाचं असं नाही येत त्या सुईच आपण बनवलत ते चुकलं जरा तिथल्या येतात तर लगेच आपण उचकडू शकतो तेवढंच भाग आणि लगेच पुढं कंटिन्यू करू शकतो असय चालेल आता शाळेतून कधी जाणार घरी
आता शाळा मुलांची दीड वाजता सुट्टी दीड वाजता हा दीड वाजता
तोपर्यंत तुम्ही इकडेच बसलेले असणार का
हा म्हणजे तिला आत्ताच घातलंय नावो शाळेत मग ती रडती कधी कधी कधी बसती. आता सवय लागूपर्यंत हम्म हा त स हम्म सवय लागू पर्यंत ना ती अ ती आता चार वर्षाची आहे.
होय उशीरा घातले काय शाळेत तिला बालवाडीच घातली का अंगणवाडीत
अंगणवाडी जात होती आमची त आता इंग्लिश मिडियम ला घातली.
अच्छा त्याच्यामुळे ते बरय
ह ते इंग्लिश मिडियम ला म्हणजे आमची ती शाळा ह छान आहे पण एक इंग्लिश जरा सवय लागावा थोडस अ नॉलेज भेटाव म्हणून मग आपलं घटलं एक वर्षभर मग पहिल परत तिला मराठी शाळेत घालायचं
मी करते परत तुम्हास म्हणजे ठेवते फोन
हम् हॅलो हॅलो हॅलो हॅलो ठेऊ नका म्हटलं बोल हॅलो आवाज येतोय का
हा नाही आहे बोलते हा येतोय येतोय एक दोन
हा हा
ते मॅचेस टायमिंग बघितलं मी कारण मला पण बाहेर जायचं म्हणल आता तुम्ही शाळेते किती वेळ बोलू शकता. म्हणून म्हणला फोन हा असं
हा हा हो बाहेर आता कुठं काय शॉपिंग करायला जायचं. ते का अस सहज
ते जर अस जरा खाली जरा थोडं दुकानात जाऊ न यायचं सामान बिमान घेऊन यायचं थोडं थोडं नाही नाही आ आमचं दुकान नाही ह दुकानात मला जायचंय सामान आणायला जरा थोडंस काय ग
आता आता काय बनवताय मग आज तुम्ही आता काय बनवताय का तोरण वगैरे काही नाही
करण नाही मी आता श्वेटर ल हा लहान म्हणच श्वेटर आता आप लहान बाळाचा एक दिवस मु वर्षात म्हणजे डिलेव्हरी झालेली आमचे नाते त्यांच्या मुलीला देत आहेत एकदम बघायला जायचं तर आपलं ते बेस हम्म बेस घण्यापेक्षा ते हग दिले बरो हो चालेल ठीक आहे